हॅलो येतोय आवाज
येतोय बोला ना ताई
हम् बोला
काय म्हणता कश्या आहात.
मजेत.
हम्म हम् हम् हम् ह बरोबर.
तुमचा कॉल झाला माझे इकडन कॉलच होत नाईये.
हो का
नाई
ओके ओके ओके
ह काय काय प्रॉब्लेम आहे काय माहिती.
हा हा हां नाही तुमचे झालेय ना पण टास्क पूर्ण.
नाही ज्यांचे टास्क पूर्ण झाले त्यांना कॉलच नाही करायचाय.
हो का
नाई. ते कॉल घेत पण नाही
बर बर बर बर
हम्म
हम
काय आजचं
काहीच नाही व्यवस्थित चालू आहे हहह
स्वयंपाक पाणी झाला
मे होईल आता
हम्म मुलं शाळेत वगैरे गेले असतील पाऊस वगैरे काय नाही
हा हा हा हा आमच्याकडे झाला आज
हम्म नाही इकडे काय नाही आज
हम् हम् हम् हम् आमच्याकडे आहे तीन दिवसापासन
चांगलंय गावाकडे तरी व्हायला पाहिजे पाऊस
हे सगळीकडेचं आवश्यकता असते पण त्यातले त्यात शेतकरी लोकांना जास्त गरज असते
जास्त नाही का त्यांची पेरणी वगैरे झाली पाहिजे ना वेळेवर नाही तर सगळंच पुढे लोटत चालतं सगळं त्याच्यावरच अवलंबून असत ना त्यांचं जीवन आता शहराकडे कस थोडफार फरक पडतो
बरोबर बरोबर
असं गावाकडे एक जास्त गरज आहे पावसाची असं वाटत त्यांचं सगळं शेतीवरच डिपेंड असत मग
शेतकरी राजाच सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण
मग त्याच्यावरच तर सगळं चालतय पण तरी त्याला पण पाहिजे तसा भाव नाही मिळाला की त्याची पण
बरोबर बरोबर बरोबर आहे
आणि त्याच्यात पाऊस असा लेट होतोय या वर्षी तर
हम हम हा
मग
बरोबर निसर्गाचा इम्बॅलन्स होऊन जातो
ते तर आहेच सगळं वातावरणावर आहे ओ सगळंच बदललेलंय
अॅ अऍक्चुली याला मम आपण पण ति तकच जबाबदार असत खऱ निसर्ग देतोय भर वरुन पण आपल्या अतिरेकामुळे आपल्या स्वार्थामुळे
हा
सगळं बदलून जातय.
आपण जर झाडं लावायची तिथं झाडं तोडतायत. जंगल संपत चाललेलीये मग निसर्ग काय करणार सगळे इन्बॅलन्स होणारच म
हम्म हम्म हम्म तेच तर ना
बाकी काय गाव अजून
गावाकडे काही काही लोकांना काही काही ठिकाणी पाणीच नाहीेए अजिबात अजून
आपल्याकडे तरी बरं आहे पण काही भागांमध्ये तर खूपच म्हणजे पावसाचा खूपच अभाव आहे काही काही प कडे इतका पडतो इतका पडतो की त्यांना नकोसं होतो.
कसं होत
आणि काही काहीं कडे काहीच पडत नाही की त्यांना असं वाटतं कधी पडेल म्हणून आतुरतेने वाट
बघताय. तेच ना
तेच तर ना.
मुलं आले शाळेतनं
हं हम् हम् हम्
चालय आता बाकी व्यवस्थित मुल काये ट्यूशन ला गेलेले त्यांना आणलेला आता स्वयंपाक वगैरे करायचा.
बरोबर बरोबर.
रुटीन फिक्स असतं सकाळी उठायचं मुलांच आवरायचं
स ते त असतच
घरातल आवरायचं म अशा काही गोष् आपल्याला वेळ काढला की बर वाटत-
आणि काय नाही हो स्वतःसाठी वेळ असा दुसरा काय नाही. स्पेशली काढत माणूस सगळ्या मुलांमध्येच घर यामध्येच अडकून असतं.
अडकून असत बरोबर त्यात असं काही वेगळं करायला मिळालं की तेवढंच बरं वाटत.
त्यानिमित्तानी तरी नवीन फ्रेंड मिळतात नवीन फ्रेंड मिळतात. नवीन व्यक्तीशी नवीन व्यक्तीशी ओळख नवीन सर्व
कारण कस झालं हा कारण आजकाल ये ना संभाषण खूप कमी होत चालय एकमेकांशी म्हणजे घरातल्या घरात सुद्धा व्यक्ती एकमेकांशी बोलत नाहीत लवकर
प्रत्येक जण मोबाईल मध्ये व्यस्त असतो जवळ समोर आप आपल्या आपली जवळची व्यक्ती बसलेली असची प ती पण आपल्याशी बोलत नाही ती तेवढी मोबाईल मध्ये इन्वॉल झालेली असते.
तेच करणार
मुलं बघितल मुलं पण मोबाईल मध्ये
बरोबर बरोबर.
असं वातावरण झालेलं मोबाईल हे म्हणजे खूप चांगला जितका आहे तितका वाईट पण ये तो.
बरोबर आहे ना कारण प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तो
तोटे दोन्ही दोन्ही बाजू आहेत
प्रत्येक गोष्टीच्या असत तर प्रत्येक
तेच ना
हम्म हम हम् त्यामुळे भरपूर शिकायला पण मिळतं आपल्याला आता आपलं आपलं कम्युनिकेशन मोबाईल वरूनच चालू आहे ऍक्च्युली म्हणजे तो आपल्याला भरपूर काही शिक
ज्यांना बाहेरच्या जगाशी ज्यांचा संबंधच नाही अश्या व्यक्तींना जर म्हटलं तर मोबाईल मदन बऱ्याच गोष्टी शिक यला मिळतात त्या व्यक्तींना ज्यांच बाहेरच वातावरणाशी जास्त काही संबंध येत नाही बाहेरच्या जगाशी त्याला मो ई वरून खूप काही शिकायला मिळतं
बरोबर आहे ना
खरं आहे की नाही
बरोबर आहे ना आणि ज्याला चांगलं शिकायचं असतं तो बरोबर शिक
शिकतोच आता याच गोष्टीमुळे इतक्या नवनवीन मैत्रिणी मिळतायेत
हो बरोबर आहे ना आणि कस असतं वेगवेगळ्या भागातल्या अस ल्याना प्रत्येकाचे वेगवेगळे विचार पण आपल्याला छान वाटतात ऐ कुण घ्यायला आणि प्रत्येक भागातली आपल्याला माहिती मिळून जाते कि इथे अशी नाही तर अशी पद्धत आहे इथं असं नाही तर असं आहे सण म्हणा सण म्हणा किंवा मग हा त्यांची त्यांची बोलण्याची पद्धत म्हणा
हा बरोबर आहे
आपल्याला अनुभवायला मिळत
आणि पण
ह याने आपल्याला कळतं की म्हणजे ह्या भागांत असंय त्या भागांत तसंय हीच एक गोष्ट पण किती वेगळ्या पद्धतीने आप
करतो आपण कशी करतो आणि ते कशी करतात या गोष्टी मधला फरक पण आपल्याला कळतो ना त्यामुळे
कारण प्रत्येक जणाचं वेगवेगळं असतं ना
हो ना
त्यामुळे मग भरपूरशी माहिती मिळते पण आपल्याला
भागाबरोबर सगळ्या रूढी परंपरा पद्धती सर्व सर्व भाषा सर्वच चेंज होतं ना
बरोबर हे ना
हम्म
हम्म
च
आणि छान छान होतं पण मग म्हणजे माणूस एकमेकांशी सोडला जातो त्या गोष्टींनी आणि ज्याला नवीन शिकायचं असत अनुभवायचं असत हा तो म्हणजे शिकतो पण आणि अजून दोन नवीन गोष्टी
जाणून घेतो माहिती करण्याचा अजून प्रयत्न करतो
हा तेच तर ना
माहिती करून घेण्याचा प्रयत्न जास्त करतो शेती बरोबर
हम्म हम्म हम् कारण जसा काळ चालला तस जर तो आपण मोल्ड होत गेलो ना तर त्याच्याबरोबर टिकून राहतो. त्याने आपल्यालाही आनंद हं. आपल्यालाही आनंद समोरचाही आनं दी राहतो.
काय काळाबदल काळा बरोबर बदल होणं पण गरजेचं आहे. स्वतःत बदल करून घेणं पण गरजेचं आहे.
तेचं तर ना कारण हम्म टिकणं न टिकणं बरोबर आहे ना.
नाही
कारण पिढी दर पिढी विचार, पद्धती, वातावरण सगळंच बदलत चाललंय.
त्याच्यामुळे आपण जर त्याच जुन्याच विचारांमध्ये जुन्याच रुढीनमध्ये त्याच्यातच रमत राहिलो तर मग नाही जमंत. नव्या जनरेशन सोबत नाहीचं जमत.
बरोबर
आपल्यातच बघा ना आपल्या जुन्या लोकां च्या विचारांमध्ये आणि आपल्या विचारांमध्ये
हम्म हम्म हम्म तफवत होती बरोबर आहे.
बरोबर आहे की नाही.
पण आपली पिढी अशी आहे. कि आपल्याला मागच्या पिढीला पण आपण समजून घेतलं आणि पुढच्या पिढीला पण आपल्यालाच
समजून घ्याव लागतय अशी मध्ये मध्ये आलाय मध्ये
कि असं झालं नाही की आपल्याला, समोरच्या पिढीने समजून घेतलय अस नाही झाल आपल्याला त्यांना आपल्याला समजून घ्याव लागत. तर मागच्या पिढी आपल्याला समजून घ्याव अस पण त्यामुळे आपल्याला भरपूर भरपूर काही गोष्टी नाही का म्हणजे त्रास झाला पण टिकून राहण्यासाठी.
टिकून राहण्यासारख्या चांगल्या देण्यासाठी पण चांगलं आहे नाही का मुलांना
बरोबर म्हणजे मागची पिढी पण आपल्यामुळं सुखावली आहे आणि पुढच्या पिढीला पण आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून सांगता येत असल्यामुळे त्यांनाही काही त्याचा त्रास झाला नाही असं.
त्यांना पण चांगले संस्कार चांगल्या पद्धती चांगल्या सगळ्याच गोष्टींची माहिती मिळते.
तेच तेच
पुढे काही सांगू नाही शकत पुढचं तर हे काय नवीन आहे म्हणजे असं म्हणा.
रिकाम
पुढेच चालेल ते,
बरोबर
त्याच काही गोष्टी
बघितलं का तुम्ही बऱ्याचशा
हो जुन ते सोनं
हा म्हणजे बरोबर बरं. मग ते आपल्या सण उत्सव असो फक्त त्याला एक वेगळ्या टच दिलाय आजच्या पद्धतीनुसार
हा मग तेच सांगते. नवीन जनरेशन नुसार त्यांनी नवीन पद्ध त, प्रकारे सेलिब्रेट करतात.
बरोबर बरोबर
असं आणि त्याच्यात फोन मुळे अजून वेगवेगळ्या
पण बर आहे त्यामुळं अटलिस्ट ते जुनं काय होतं हे तरी यांना अनुभवायला मिळत ना. आपण तर रियल ते अनुभवल म्हणजे प्रक्रिटिकली अनुभवलपण म यांना ह्या माध्यमातन तरी कळतं की असं असं आहे असं असं होतं बरोबर बरोबर. आपल्या आई वडिलांनी म्हणा किंवा आजी आजोबांनी म्हणा.
हम्म हम्म.
त्यांच्या वेळे कशी पद्धती होता त्यांनी काय काय अनुभवलं? त्यांनी कशा प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले किंवा मग काही सण म्हणाव सण म्हणा, उत्सव म्हणा, लग्न म्हणा, कार्य म्हणा, कशा पद्धतीने त्या वेळेला होत? तोते.
हो.
ती तर किती छान प्रत्येक नात्यामध्ये
आहेत अजून सुद्धा काही फॅमिली एकत्र कुटुंब पद्धतीनेच राहतात.
पाहतात बर.
मग? आहेत भरपूर काळापर्यंत टिकून राहतात काही काही फॅमिली आहेत. तश आप मग हा आता आपण चांगलं असतं एकत्र कुटुंब पद्धती ही चांगली आहे. प्रगतीच्या विषयाने पण आणि एकामेकाला सांभावून घेण्याच्या दृष्टीने पण एक एकत्र कुटुंब पद्धती खूप चांगली आहे.
बरोबर बरोबर.
असं. हम्म. बर आमचे तर अजून जॉईंट फॅमिलीच आहे.
नाही.
त्याच्यामुळे विचार केला तर खरंच चांगलंय मला तर आवडतं. पण आता प्रत्येकाचे विचार वेगळे असतात.
बरोबर बरोबर हे. चला छान वाटलं तुमच्याशी बोलून
हो ठीकये चालेल बघ ते माझा कॉल होतो का नाही तर ट्राय करून बघते मी पण.
चालेल ओके ओके हां ठेवू मग हां